हॅलो हा बोल मगाशी आलत ते पण बेस शपू.
हा आता लागला मगाशी काय मी श्रयेश ला पण लावलो मी.
हो
मी लोकेशन ऑफ केली मी
लोकेशन ऑन ऑन ऑन कराय लागतय आपला ह्या मी मी तुला पण केलो अक्षताला गलो तर ते कॉल बिझी कॉल बिझी असच यायला लागले ते
ते ते मायक्रोफोन ऍक्सिस द्या म्हणून मॅसेज होते माहि का कॉल करताना.
वयल ओनली स माहित आहे वायल ओनली युझिंग दिस ऍप केलय मी पण.
हा तेच नाही तर म
माहिती आहे रे केलय सुरुवातला युजिंग दिस ॲप जर ऑल टाइम केलं तर सगळे कॉल रेकॉर्ड कर म्हणतात. आहे ममी ऑलरेडी पहिला. मकाय नई बोल. नाही मी सुरुवातला स्टार्टिंगला एकदा केलेलो बघ सुरुवातला ते ऑडिओ म्हणायचं होत टेक्स्ट पलेच होते हा तेव्हा साडेसातशे आलेत कि तेव्हाच तेव्हा तेव्हा केलतो त्यानंतर मी आता हे टास्क येण झालत आणि मधी बंद होते. तर आम्ही अनइन्स्टॉल केलो ॲप मग आता हे नवीन परत नवीन परत टास्क आल्यावर घेतलता ॲप
हा
फोनच आता पाच झाले. ते आमच ऑडिओ आमी रेकॉर्ड करून
होय कि दोन हजार रुपये काय चालंय. दोन हजार कायतर आलत पहिल्या काय दुसऱ्या तास्कला.
नाही नाही नाही पहिल्याच ऑडिओ कन्व्हर्जनच फक्त साडेसातशे आलत. त्यानंतरचे टास्क मी मधी मधी केलो नाय मी. मधी अनइनस्टॉल केल तु की मधी सांगित किनाई.
हा हा तेच परवा लिस्टला नाव बघितणार सेटी हायवे म्हण यात
नाहीये आता मी परवा आम्ही चौथी कॉन्फरन्सवर असं बोलाल तो परवा असंच. मग त्हा बोला बोल त्याना म्हणले घरात बसून कार्य तर करता येते मी म्हण मी अनइन्स्टॉल केलेय. तर म्हटली नाही टास्क आल्यात त्यावर हाय कर म्हणून मग मी इनस्टॉल केलो परत.
हां हां.
आता कॉलच च कस झालय लेई जनच केले कॉल करू शकत नाही.
हो एकशे ऐंशी मिनटे एका व्यक्ती बरोबर.
हा मग परत परत करायला पाहिजे. आता तूच राहिलाय तू पिंपरे, अक्षता एवढंच राहिलंय तुम्ही त्यांनाच करायला पाहिजे सारखं सारखं आता.
ह
मी श्रेयसला पण बघितलो कॉल लाऊन श्रेयस ते लावलय त्याला पण बीझी लागायला कॉल उद्या करतेत काय माहित व्हइना झाले आज फोन अ फ्रेंडच. दुसरं टास्क आले ते खेलो. ह् अजून क्लास मधे कोणाकणाचा बघून हा हा दहा ते बारा मिनिट बोलायला लागते.
बारा मिनट दहा बारा मिनिटाला आपआपच घट होतोय कॉल.
हा बारा झाल्यावर कट होतोय सोड दहा मिनिमम चालतय दहा ते बारा मिनट चालतय.
असं पण नाही की दहा मिनिटच कंपल्सरी बोलायचय तू जेवढे मिनट बोलचील त्या मिनटानुसार तुला पेमेंट होत.
पैसे हम् माहिती ते ऑस्टन पडणी आहे बघच लो
काय ते काय करतच नाही ते त्याचं काय लक्ष नसत कुठे ते कुठे
त्याला डाउनलोड कर म्हणतो त्याला अटलिस्ट त्याला पण कॉल प बोलायला येते की असं
य ते क पण ते काय फिरतच असते कुठे पाहिजे त्याला काय
हम्म बोलो ना त्या हॉस्टेल च का एक दिवस झाला कुठं काय
अ फोटं कायबच आहे मला पण कॉल केला नाही
भेटला पण नाही मला पण नाही भेटय
आयकुठ घरेतच असतील नुसता काय जरासद्धा घरा एका ठिकाणी बसत नाही हम् बैले का नाही ते काय एक दुसऱ्या गोष्टी कने
का चंत्रे म्हणलेला यथं जेवायला आलता कॉलेज जळ काहीत तॉमस केता हो हाय मला काय मा कि फुल रेंज आहे मला नाही रेंज आहे की आहे पोटना
आवाज अडक
मला तुझ या आलाय की क्लवरर आवाजाला
तुझा मला कट ऐकू कट मध्ये वेळ
फुल रेंज आहे रे मला
हा हा
आता मी तर आणि फोन नेट हे केलो की मग आणि कट होते कॉल म्हणून रा लू अस
हा हा असूध ग भी मी पण त्या श्रेय ला चालू ठेव आणि तुझी काय कामं करणार आहे कर म्हणतो बारा मिनिटाचा ते गेट झाला आप
नाही त्याला दोन्हीकडनं बोलायला लागतेय तरच ते होते निकट
तर थोडं बोलत थोडंच बोलतो मी असं केलंय का
ते किती मिनिट बोलते ऑडिओ त्यावरच पेमेंट टायम कमी येणार पेमेंट बोलाय लागत त्याशिवाय होत नाही
तेेवगच आता करायचं मग करायला लागले असं मण काय करणार म
सांगितलं सोड चिंत रे चार चार वेळा श्रेसतच येते कॉल मला नुसतं यावर होते फोन
हा तेच क काय चालतं तुला सांगतो आमच्या पण आम्ही पण हे काही केलं नव्हतच सहज रात्री कॉपी प्यायला म्हणून साडेदहाला बाहेर पडलेलं रात्री कॉफी बिफी पिले मग स््रे ला होती त्या दिवशी स फोन लावला खाली म्हण तझ्या घराात आले मग त्यानं बोलला आहे असं असं असते
हम्म हम् हम् तेच मला मी पण मला पण मी पण हे चार पाच दिवस आधीच केलं होत की चालू. पाच सहा दिवस झाला सोड चालू करून. तीस कॉलच येते. तीस तीस कॉल कम्प्लीट केल्यावर पेमेंट येते ते.
नाही तसं काय नाही तीस करायलाच पाहिजे असं कुठं काय.
कंप्लीट झाल्यावर तुला पेमेंट येणार. नाही ते टास्क आहे ते कंमप्लीट व्हायला पाहिजे की.
हा हा.
किती मिनिट झाले थांब बघुया, एक मिनिट थांब. आता ओमकारचा फोन यालाय बघ.
हे ऊचलु नको.
कट केलो कि तेज. मी त्याला केलो होतो, ओमकार पण आहे ना ग्रुपमध्ये, म ओमकारला केलो होतो तो खरं कामात असलं, उद्या करतो आता त्याला. काय तो आहे कि ग्रुपमध्ये.
काय माहीत नाही बाई, खर काय नै वाढत बहूतेक. काय माहित, चालु केली वाढतं.
मी बघितल, आपल्या ज तू हे प्रथमे, प्रथमेशा आहे. हाय, नायकवडे हाय, आणि ओमकार, तुम्ही साहा जण हाय म्हणलं, मग काय तुम्हाला कॉल कराय येतय म्हणलं. कारण तुम्ही पण आता चालू केलंय म्हणून लिमिट अशी नसत्या. सृष्टी पाटील पण हाय नवं.
होय, आम तुला सांगतो की, आम्ही जॉईन झालं. त्या रात्री, तिथं सगळ्यांनी मॅसेज गेलाच. हो जॉईन झाला, तो जॉईन झाला, सृष्टी पाटील न सकाळ सकाळी मॅसेज टाकली. सौर तु कधी फी असतोस मला सांग म्हटलां मी टास्क करतो.
सगळी असच करायलात, आता मी फोन केले. फोन केल्यावर नायकवडेला पण कळालय. कार्या ॲप कॉल करणारीस आहेस का नाई तू मला म्हणलं, वय म्हणलं त्यासाठी फोन केलेय.
हा हा हा
काय नव्हच, राहुदे घे, त्यामुळे तर कॉल लावलं.
हा ते सांगालोय, सगळ्याच ना आता आठवण याय लागल्या इतक्या दिवस गायब झाला सा होय.
काय गायब, हाय की बाबा इथंच आम्ही कुठं जातोय.
आहेत काय म, बाकीचे फ्रेंड्स जिवंत हायत का मेलीत विचार
ग्रुप वर मेसेज तर कोण करतय, काय बक्की रिप्लाय करते काय बघ. काल बघितलास क नाय रात्री, कोण काय करत नाही रिप्लाय एवढं, असतत असतत सगळी. असतात सगळी ऑन बघत असतात खरं रामानुज त्यांनी कसा काय रिप्लाय केला नाही या वर, रामानुजवर काय रिप्लाय गेला नाही, फालतू त्याच.
ते म काही त्यांचा विचार करतच नाही खरोखर सांगतो. त्यांच्या चौघांचा मी विचारच करत नाही. मी विचार सोडून, चौघांच्या वर मी बोललेल मला आठवत नाही माझ्या समोरन जरी गेली, तरी मी बोलत नाही त्यांच्याबरोबर.
ह्यो रीपलाय राम रामचा बोलायचं काय तर असत ते प नाही.
आवाज अडकायलाय ते बी.
कॉल व्हायलाय चालू हाय, गप कि राहु दे आता मी नेटवर्क बदलं की मग आणि तू तुझं जाणार हे म्हणून थांबलोय.
होय माहित आहे मला म्हणून मी गप बसलोय नव.
गप बस जेवढं ऐकूयालाय तेवढं ऐऊ दे, कॉल रेकॉर्ड म्हणजे त्यांच टाइम तर चालू
होय.
हम्म. हे एवढं किती लवकर मिनिट सपतच नाही. मयुरी काय मयुरी?
मयरी मी किती कॉ टास्क असं किती कॉल झाले असतील सांग माझे, मयरीची फक्त? तीजी पंधरा, काय सोळा कॉल झाल्यात. त्यातली सहा कॉल मी केलोय. सहा काय सात
तिज?
होय.
हम. करायला पाहिजे सोड मी पण
आत्ता सुुद्धा एक केलोय. तुझा कॉल यायच्या आधी बरोबर तिझा टास्क एक कमप्लीट केलो बघ.
मयुरीचा?
होय. तीचा एक कॉल कम्प्लीट केलतो व्हय तीनं किलती. ती कधी पण फोन करत्याच. तिला काय सांगितलोय मी स्वतःचा अजून आता प दुसरा कॉल हाय बघ कंप्लीट दहा मिनिटं झाल्यात असं आता लावणार हाय की ती नंतर करतो म्हणून सांगितल्या ती कुठेतर जरा बाहेर चालल्या त्यांच आज्जा वारल्यात नाइ
काय माहित नाही बा मधी स्टेटस बघितलेलो.
हा तेच की तिकडं हाय ती.
हम्म हम हम. कोण कोण हाय बघाय पाहिजे. पृथ्वी हाय, श्रुती फडतरे हाय, वैष्ण
पृथ्वीला कॉल लागतच नाइ त काय सांग आता तुला मगाशी तुला एक मेसेज आलता काय? हॅलो! टेपे तुझ्या काल कॉल मगाशी पहिल्यांदा लावाल तु कने तोच मॅसेज पूर पृथ्वीला पण आलता. कॉल लावताना.
काय माहित मला पण लागणाच झालंय बाबा आता.
आता युझर हा अव्हेलेबल नाही आहे. अवे्हेलेबल झाल्यावर कॉल करा असं म्हणून सांगत होतं ते व्यस्त य, हे हाय, ते सांगत हुतं
मला पण तेच वॉर्निंग यालंय म्हणून मी कोणाला लावलो नाही. हा म्हणजे कॉल करायच्या आधी कन्फर्म करा असं त्यावर बोलले तर लगेच टास्क कंप्लिट होईल. होय कणी? यावरच पलाजने बोलतो. सगळ्यांना टास्क कंप्लीट होतंय. बोलणं पण होतंय.
मी म्हणतो की तिला होय मी तिला तेच म्हटलो आत्ता ते ऍप वरचं लाव म्हणलं, एकशे ऐशी मिनिटाची ची लिमिट तर संपत्या म्हंटल हे कॉल वर बोलत होत, आता तू कालपास बोलायलागलंय कि कॉल वर कॉलर बोलत
झाल्यात बघ कि किती मिनिट झालंय. अकरा-साडे-अकरा मिनिट झाले बघ. का बारा मिनिट हु दे. बारा मिनिट होउ दे कट होतंय घे. बर-बर उद्या लावतो मी तिला. चालते की थोड्या वेळानं लागते का बघतो आणि करतो मग.
नऊच्या पुढं कर म्हणजे, घरातन बाहेर पडलो कि नय फ्रीच असतोयं, चार्जिंग पण आता नाहीच हाय. तर नऊच्या पुढं कर मी घराच्या बाहेरच असतोय नऊच्या
बरं बरं करतो कि
कारण काय झालयं, माझं चार्जिंग आहे अकरा टक्के.